ह
काय म काय करताय
आहे नाही आणखी रेग्युलर प्टेशनट आहे चालू झालेत
हा हा ते जरा काही नाही म्हटलं तर आपण पण जरा असं म्हणजे बोलाय लागलोय
हा
म्हटलं फोन जरा करूया
हा हाता आवरवरलं असे निीवांतस ना
होय आता आवरडला आता दोन पर्यंत तरी निेवत मग तिथून आणि परत चालू
तेवन आणि दुपारी दोन ला करताय काय
अ नाही नाही दुपारी दोन वाजता येतोय म्हणजे जातोय त्याला आणायला मग घेऊन यायचं तिथून मग त्याच सगळं खाणं पिण झोपवणं हे सगळं चालू असं पाच पर्यंत मग तिथनं पुढं मग परत आणि जेवणाचं त्याचा अभ्यास अस
हा ह ते अकरा बारलाच जेवण होतंय म्हणा दुपारचं
सकाळ होय होय
आमच तस सकाळचा नाश्ता होत आहे मग दुपारी दोन वाजता जेवण असते ना म्हणताना म्हण
हा हा नाही आमच्यात का सकाळी म्हणजे त्याया नाश्ता आमच्यात कोण आता कररत करत नाहीत आम्ही म्हणजे काय होते प् आमचे पाच वाज सकाळी सहा वाज मग आम्ही काय मम्मी मी आणि र महिनी दादा पण नव आठ नवव नऊ वाजता जातोय त्याच्यातच म्हणजे कामाला
हा मग असल्या म स्वयंपाकाच लवकर आवरत असेल ना हम्
डबा असल्यामुळे स्वयंपाक लवकर सकाळचा होत मग त्याला पण कसं मुलग्याला पण नाश्ता वगैरे मी असं काही देत नाही त्यावे म्हणजे सकाळच वरण भातच करून वरण भातच चारून म्हणजे त्याला पोटभर खायला लावून म मगच पाठत मग नंतर ना आल्यानंतर मग चपाती भाजी मग संध्याकाळच चार पाच सहा वाजता मग काहीतरी नाश्ता त्याला करत असं करत
ते बरं पडत सकाळ सकाळ चपाती भाजीच खाल्लेलं ते नाशत एकदा करायचं आणि परत स्वयंपाकाचं करायचं म्हटलं
अ वेळ होतय होय
औतनी पट
आवरत नाही पड पट आणि आम दोन मुलं आहेत म्हणजे हा माझा एक मुलगा आणि दादाचा एक मुलगा तो आत्ताच एक एक वर्षाचा येतो मग त्या सगळ्या पोराच सगळं आवरायचं क होत नाही पटपट म्हणून नाश्ता काय करतच नाही कधी तर रविवार कधीण र प्ना अस रविवारी मग रविवारच वगैरे असं करतोय डेली ते अससं ना
रोज ते पोरांचे नाव विचत ना व्हायला पाहिजे
व्हायला पाहिजे हो होत नाही तेच तसं
हे आमचं सकाळी दहा वाजता मी पण इकडे येते नाही मग नाश्ता करून इकडे यायचं मग स्वयपाकाचं थोडं थोडं तयार झालंच नाही मग दोन वाजता दोन म्हणत अडीच वाजता मला न जायला मग जायचं मग मिस्टरांना जेवायला द्यायचं आणि सॉफरे कंपनीतच असतात त्यांना डबा द्यायला लागतोय
हा हा
मग त्यांचा डबा द्यायचं मग मी आणि सासूबाई जेवणार आणि मग जेवलेली भांडी काढायचं
अ तीन हा जेवायलाच तीन वाजत असत
हा जेवायलाच तीन वाजतात मा आणि सगळं थंडी आवायचं करायचं एक अर्धा तास तिकडं तिकडं जरा बसायचं तोपर्यंत आणि मग लोटून काढा कपडे घडी करून ठेवा चहा करून द्या मग पाच वाजले की आणि परत इकडे यायचं
तर होय होय
दिवसस्थनाात येयच जातोय काय तर एक्स्ट्राचं करायचं म्हटलं का नाही होत
होत नाही मिळत नाही होय मला आता कसं म्हणजे आधी काय वाटत नव्हतं आधी करायला पहिलं म्हणजे आता मुलगा शाळेला जायच्या आधी काय वाटत नव्हतं काय कारण दिवसभर काय रिकाम च वेळ असायचा आता कसं तो मग शाळेला जातोय मग त्याच्या सगळं वेळेत सगळं करायला लागत ते बरोबर अकराच्या आत तर आवरायला लागते आवरून त्याला सोडून येऊन परत मग, दीड पावणे दोन पर्यंत मग काय फ्री असतोय मग तो आल त्याला आणून मग त्याला जेवायला घालून मग मला खायला मला पण ता, तीन साडे तीन वाज जेवायला, त्याच सगळं करून मग करायला घातलंय नी त्यो काय जेवत नाही त्याच्या त्याच्या हातान
नाही पण लहान म्हटल्यावर आवरायला तर पाहिजे तेच
हा
उशीर होतोय होय म नाही आवरत नाही पटपट कुटलं मग काय आणि त्यात हे ह्याला घे त्याला घे असं करत क नी म्हणजे तिला पण होत नाही वहिणीला पण होत नाही आणि मला पण होत नाही असं म्हणजे काय करायला कारण अ तिचं पण लहान बाळ आहे मग ते पण का एका जा हा मग आणि एका जागेला तर बसणार पण नाही हो असं बा आता कस चालतोय नई तो पण त्यामु कसं घरभर सगळं त्याच त्याच्याकडे पण लक्ष द्यायला लागतंय
असलं की काय कामाचं म्हंटलं कनी हाय हेच काम आवरत नाहीत एक्स्ट्राचं काय करायचं म्हटलं की आमच का आमचं ते आमचंच असं होतंय नाही तरी पण कायतंर करायचं करायचं म्हटलं की
त्यामुळे तुम्ही कसं म्हणजे आणि टायमिंग पण तुमचं हे आहे नाही बड पूर्ण त्यामुळे ते होत नाही
कधी तर वेळ मिळाला कि मग कधी तर दुपारची हेंची कपडे इस्त्री करून ठेवायचं काय तर कपाट वगैरे पुसून घ्यायचं कारण रोज रोज कस हुतंय गडबडीनं गडबडीनं आवरायचं नादात तेवढ काय आपण व्यवस्थित करत नाही नाही पटपट आवरायच्या नादानं हाय ती रोजचीच कामं असत्यात
हा हा
एकेकदा असं वाटतय ते जॉब नसलेल बरं गप घरात बस
ह ह होय काय आता ते पण आहे खरं आपलं पण काहीतरी फायनान्शियल पाहिजेच की
होय तेच कि घरात बसून मग घरात बसल्यावर काय वाटतय बसून तर काय करायचं काय लई तं लई अकरा बारा वाजेपर्यंत सगळी कामं आवरत्यात मग संध्याकाळी स्वपा काची काय काय गडबड नसत्या पाच सहा पर्यंत रिकामच कि बसून काय करायचंय असं वाटतय हम् की
बसणाऱ्या माणसांना असं वाटत असतय काम असतं तर कायतर बरं झालं असत
होय काम असणाऱ्यांना वाटतंय एखादं दिवस
एखादा दिवस तरी सुट्टी मिळावी होय
तरी आता इकडं हाय त्यामुळं एक दिवस सुट्टी असत्या एवढं काय लोड पडत नाही तिकडं आधी इचलकरंजी ला होते कणी त्या वेळेला महिन्यातनं फक्त दोनच सुट्ट्या असायचा आम्हाला आणि सकाळी लवकर जायला लागायच नऊ ला म्हणजे मला इथनं निघायला लागायचं मग नऊ असता चपाती भाजी तरी करून घ्यायलाच लागायची मग मी काय माझ्या डब्यापुरत्या दोन चपात्या लाटणार भाजी तेवढी करणार आणि बाकी च कि देवपूजा कपडे हे तेन आवरणार मग राहिलेल्या चपात्या सासबाई लाटायच्या नंतर
हा
नऊ ला निघायला लागायचं मग तिथं दहा ते संध्याकाळी मग तिथनं काम सुटणार माझं सहा पाच ला
मग घरी यूपर्यंत सात साडेसात वाजले असायचं बस वेळेत मिळायची नाही.
मिळत नाही होय, ते एक प्रॉब्लेमच असतोय.
कामाच्या ज्या ठिकाणी थांबण्यापेक्षा तास तासभर माझं स्टँडवरच थांबून जाईल.
जायचं होय, होय होतय तसं.
बस आली लवकर मग काय करणार, दिवस सगळा नुसता असंच ते गल्लीतले सगळे म्हणायचीत मला कुठं दिसतीस काय नाही ग बाई म्हण घरात. कारण रविवारीची पण सुट्टी नसायची अहो तिथं. फक्त काय महिन्यात दोन सुट्ट्या असायच्या. तुम्हाला कधी पाहिजे त्यावेळेला घ्या असं हा असं होतं नाही, मग कसं सणवार आला आणि हे तेन आलं कायतर कार्यक्रम आला तर सारख्या सुट्ट्या पडायच्याच.
हा, हा.
हा मग त्या सुट्ट्या घेऊन आणि एक्स्ट्राच्या दोन सुट्ट्या कुठनं घेणार? असं व्हायचं आणि बहिरगावाला म्हंटलं की, सारखं सारखं सुट्ट्या काय द्यायला बघत नाही.
बघत नाहीत होय.
ह हे इथल्या इथं हाय आहे मला बरं झालंय आता.
हम्म, हम्म. मग इथं तरी पेमेंट तुम्हाला कसं आहे?
मला आता साडेसात आहे. इथं कसं आहे इथं जास्त काही काउंटर होत तच नाही. आणि कसं गाव बारक असल्यामुळं पावला पावलावर मेडिकल आहेत.
मेडिकल आहेत होय.
आता हे आमच्या लाईनलाच बघा दोन दुकानं सोडली की, इकडं एक मेडिकल आहे, इकडं एक मेडिकल आहे.
नाही आता खेडगावात पण म्हणजे भरपूर ओ मेडिकल झाल्याता.
आणि कसं केल्यात प्रत्येक डॉक्टरांनी आपला आपला अटॅच मेडि
अटॅच मेडि-मेडिकल काढल्यात होय.
असं कस मेडिकल किती चालणार त्यांना पण पेमेंट द्यायला
पेमेंट नाही होय बरोबर आहे. आणि नाही म्हणजे डेंटिस्टच्या ठिकाणी म्हणजे आ गावात आहे म्हंटल्यावर हे अ बराच आहे पगार तरी.
होय. ते कसं इचलकरंजीला काउंटर मोठं होतं. पेशंट भर पूर असायचे त्यामुळे तिथं पगार जास्त चालत होता नई.
हा खरं ते येणं जाणं पण आपलं म्हणजे त्यातून जातच होतं नई.
मी पण शेवटी तोच विचार केला. येण्या जाणारला एक दोन हजार देते, तेच इथं एक दोन तीन हजार कमी मिळाल म्हणायचं. खर
हा तुम्हाला वेळेत पण म्हणजे सगळं मिळते आपल्या घरा म्हणजे ते इथंच आहे जवळ, जाण्या येण्याचा ताप नाही.
हा जाण्या येण्याचा एवढा काही त्रास होत नाही. आणि घरातलं मेन म्हणजे ह्या सरांना कस एक तासभर उशिरा येतो म्हणून सांगितलं तरी चाल तय ओ. तिकडं काय तसं सांगून चालणार नाही, मग लगेच हाफ डे टाका म्हणत्यात सर.
हा आणि मग क-कट वगैरे करत असतील.
हा होय कट करणार की मग.
हा.
काउंटर असलं की ति थं एका दुकानात दहा दहा दहा बारा बारा लोक कामाला तिथं.
हा मग होय.
हं. तशी मी असते नाही आणि कसं अंगावर काहीतरी जबाबदारी असत्या. मग त्या दिवशी नाही म्हंटलं, की मग दुसरं कुणावर द्यायचं ते.
होय.
असं होतं मग ते सरांनाच करायला लागायचं.
मग हेच बरं आहे.
हम्म हितनच बर पडतय तिकडच सोडूनच दिल मी. माहेर त्यांची पण मना लागली . एवढा त्रास करून घरातल आवरून इकडं यायला तुला कोण सांगितलय.
होय.
त्यापेक्षा नको म्हणा लागल्यात तर हाय तिथं गप कर जा आणि बस जा म्हणते.
होय होय.
काय करणार.
हेच बरं आहे बाई.
हा.
चालेल म ठेऊ?
चालतंय हा हा ठीक आहे.